बोला ना काय म्हणता काही नाही मग इकडे उमर पाऊस नाही इकडे पुसतला आल तो
हो का
ती ऑर्डर होती आज
हा फोटो शूट शखला हम आता इथून मला याला जायचं आहे पांढर्या कोवढ्याला तिथली पण एक ऑर्टर आहे आजची हळद आहे
बरं बर बर
मग बाबी तिकडे आहे का पाऊस
बरं आहे चालू तझ मला आ तर इकडे काम नाही काही नाही
आ आता ऑर्डर लगन रहीज
आं
लग्न सर याची ऑर्डर
मलब मला सध्या काम नाही काही नाही काय करा पाऊस नाही इकड
हा तर सोयाबीन पिरलं पाऊस नाही काही नाही अवघड आहे हम्म पाणी पाहिजे आता सोयाबीन ला
हम्म
काय तुम्ही गेले नाही का ऑफिसलाच
नाही ना ऑफिस सध्या बंद आहे म आठ दिवस झाले ऑफिस बंद आहे आमची
बंद आहे तर मग जाऊ आपण
हो
जाऊ कुठेतरी फिरायला
कुठं जायचं फिरायला
जाऊन खाटुशा वगैरे उज्जैन वृंदावन
पुढडे जाऊ चिखलदराा वगैरे
चिखल दर्याला जाऊ पावसाळ्यात नाही तर त्याच्यापेक्षा मग लोणावाळा जाऊ ना
लोणावळा हो लोणावळा तुमची क्लायमेट सारखंच राहतच्या तिकडच
होऊ पाच सहा जन मस्त.
हम्म.
गाडी इकडे करून
आणि केतला आ आ आ आ म.
हम्म आणिकेत गोट्या.
अदे तु मनी बाज काय झा क
हो हो का
संध्याकाळी म्हणू लागलं इथ हम्म काय करते कायम ह
मग बाकी.
काही नाही ईथ मंदिरा जवळ आहे ते. चालू आहे उद्या हे ना एकादस उद्या. होईल काही.
हम्.
ते हे कसं देत र ते हॉटेलचं. त्या अ अ तुमच्या तिथ हॉटेल आहे ती याची अनुरोधता. मटण कसं देते ते.
तुझ्या हित चगलं आहे क्वालिटी. वेहेज पण चांगलं देत्याती.
हम्म. तेच मटण खायचं होतंय.
हम्म नाही भारी देते भारी देते मटण तिथले ते मीठ खिमा लय फेमस आहे तिथली.
मेथी मला आहे का.
वेज मध्ये नंबर एकदी देते.
पाहत एकदा करावं लागते टेस्ट
हम्म. हां
आहेयराबाद चालू आहे सध्या थोडंफार कामस सर्च करणं चालू आहे हा.
पुुसरला. स्टुडिओ वर मस्त ऑर्डर येतेत आपल्याला.
सध्या तरी नाही वा स्टुडिओला. कारण की हेच नाही ना.
ह ह झाले दोन तीन ऑर्डर राहिलेले आता दोन तीन ऑर्डर झाले की झालं निवांत मग
हम्म हम्.
उद्याची एक आहे. आणि वीस तारखे एकय म झालं ऑर्डर संपल्यात. प हो झा पंरा दट
हो जमलं तर जमलं दगड मारून पाहायला काय हरकत आहे. हाय की नाय. गुरुजी सध्या लेकर फिरायलेत घेऊन
हम.
याला नेऊ तिकडे एकदा आपण.
कुणीकड.
निव गेला. आ
ह का
त्यांच आहे ना ते एकदनव लागते
कुबेर च काय चालू आहे.
कुबेरच काय चालणार कुबेर पुसदला गेला होता तिकड आ
नाय व भेटला नाय. काय तरी हा.
कॉल करा.
नाय मला नाय भेटला ओ.
हा त्याला वाटलं नसेल तू तिथे. ओसरल हम्म.
हम बाकी शेती काय म्हण
ती काय हळद हाय का सध्या लावलेली.
हम्
अ हो पावसावर हाय डिपेंड पाऊस तर नाही आता सध्या
पाहिजो ओ आता म्हशी किती आहेत आपल्याकडं. हम दूध असत ना व्यवस्थित.
हो.
हम.
दूध चालू आहे सध्या पाऊत
अ
ह तुझ काय चालू हाय.
माझं काहीच नाय आता हे बरं हाय. आताच ऍडमिशन करून आलो कॉलेज ला. हम्म हम्
बघु आता काय तरी. हम देयाला जाव लागत एकदा रे. इकड पहिली आपण याला जाऊन येऊ चिखलदर वगैरे.
खेळायला जाऊन येऊ पण पाच सहा जण मस्तपैकी त्याच्यानंतर बघू.
हा नंतर मग याला जाऊ.
ममषेनगररी फिरायला जायला हम्म फिरायला जायला लागते आपण इथंच राहायलो काहीच नाही.
ते कधी करते की हे नुसतंच आप काय ते देव खर्च.
हम्म जाय लागते ओ.
जाया लागते एकदा ते करून टाकू ते. सँक्शन झालं तर झालं आपलं काम तसं सध्या पैसे नाही काहीच नाही झालं तर झालं आली तर आले पैसे तेवढीच खर्च आला एकदा तरी पाहत
म तड आपलं सीएस सी सेंटर चालू आहे की नाही हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो? हॅलो.
ह
मला ति हजारार हॅलोार
ह
हॅलो हॅलो ते लोक